हॅलो हा नमस् नमस्कार हा म्हटलं अ परंपरा विषयावर बोलू आपण
हो चा
हो पण चालेल ना हम अ परम परा म्हणजे आपल्या भारत देशात पहिलेपासून परंपरेचच आपल्या भारत देशात महत्त्व आहे खूप आपण हम् परंपरेप्रमाणे वेगवेगळे सण उत्सव अ सण उत्सव साजरे करतो परंपराप्रमाणे आपण वेगवेग वेशभूषा परिधान करतो किंवा वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण अम अ अ सण व साज हा सण साजरे करतो खाद्य पदार्थ पण आपण वेगवेगळ्या देशात गेलो कि वेगवेगळ्या गावात पण गेलो तरी वेगवेगळे प्रकारचे आपले अ परंपरेप्रमाणे जिथले तिथले खाद्यपदार्थ वेगवेगळे असतात तिथलं वेशभूषा वेगवेगळी असते
बरोबर
जेची त्या जेची तयाच्या गावाची परंपरा अस ती परंपरा प्रमाणे बरेच लोक अ आपलं व्यवसाय सुद्धा करतात अम परंपारिक पारंपरिक व्यवसाय ह् असतो सगळ्यांचा जस अम् सुतार असतात ते सु त्यां परंपरेप्रमाणे त्यांचे मुलं वगैरे परंपरेप्रमाणे ते ते त्या आपले व्यवसाय पण पारंपारिक करतात बरेच लोकांच तसच असतं म पूर्वी काळी तर तसच होतं म्हणजे जे आपले वडील वगैरे असे करायचे तीच परंपरा ते पुढे चालवायची. बघ ना आता बघा अ म्हणजे सण साजरा करतो. आपण जो साजर करतो. मुतात बघतात तीच परंपरा ते पुढे चालवतात बरोबर. त्या सर्व परंपरांना विशेष महत्व दि हो हो. आपल्या देशामध्ये खूप महत्त्व आहे परंपरेला ते म्ह आपल्याला पण जे माहित नते ना आपण हा बघा. होूर्. क आपण करतो बरोबर. तसच मग ती परंपरा आपण पुढे चालवत ठेवली. आता तेच आपलं बघून बघून आपले मुलं. किंवा त्यांची मुलं आता अस. ते ती परंपरा चालवतील की जस आपण सण साजरे करतो. ाकळीत जोडलेली असते हो बरोबर. त्याचबरोबर बघा आपल्याला म्हणजे कस चवत उत् उत्सव साजर. वड दारां पाया पड. हो हो आपले संस्कार हो. आपल्या भारत देशात तर पहिले तेच संस्कृतीमध्येध्ये ती परंपरा आहे की पाया पडायची. म. सगळ्यांचा आदर म्हणजे कोणी पण असो आदर सत्कार करायची. अशी परब. पर ती पहिलेपासून चालत आलेली आहे ती आपण आज पण जोपासतो आपले. मुलं पण ती जोपासतात ती परंपरा आपल्या देशात म्हणजे आपण म्हणतो ना अतिथी देवभव असतो. पाहुणे कोणी पण आलो असत तर आपण परंपरेप्रमाणे नमस्कार करणे. किंवा त्यांना खायचं पियचं विचारतो स्वागत करतो मान पान देतो. हो बरोबर चहा पाणीच विचारतो. किंवा मग जेवणाचं वगैरे असं आपण परंपरेप्रमाणे सगळ्या असं करत असतो तेच मुलांना पण दिसत मग ते शिकतात. आपल्या मुलं शिकतील मग त्याच्या पडून ही परंपरा अशी पुढे चालत जाईल मग परंपरे परंपराशी शिकायला त्यांना मिळते आपल्याकडून आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाली तशी बरोबर.
आणि पहिलेच्या बघा ना पहिलेच्या काळी पाहुणे किती आतुरते नाही.
ण वा पाहून येत होत म्हण. बापरे पाहुणे भरपूर यायचे. हो आणि आज आजकाल तर लोकां म्हणजे कस सगळेच नाही. लग्नाच्या वेळे आता आता तरी ते हळदीचं फंक्शन आहे किंवा मेहंदीचं फंक्शन णिक वाढलं आपल्या याच्यात जास्ती आता वाडायला लागलं मेहंदीचं म्हणून तीन दिवस तरी फंक्शन मध्ये लोक येतात व असं जमा होतात सगळे. आणि आता माग मध्ये माग येत ते पण म्हणजे दोनच दिवस. ह ल हच्या दिव ल् ला. समजा एक दीड दिवसाचच असायचं. आता पहिले तर लोक बापरे पंधरा पंधरा दिवसापासून अगोदर लग्नाला यायचे पूर्ण परंपरे प्रमाणे प्रत्येक हा हा पूर्वी असं पण असायचं आता त इतकी हे होऊन गेलेली आ अ लोकांच्या मागे सगळी धावपळ शिक्षणाची म्हणा मुलांच्या किंवा आपला व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा किंवा नोकऱ्या म्हणा याच्यासाठी मग कस मग आता आजकाल लोकांकडे टाइमच राहिलेला नाहीेये आणि हो आणि मग कसं मग ते पहिले लोक इतके मस्त प्र प्रत्येक लग्नाचं बी काय परंपरे साप्रमाणे चालत आलेलं प्रत्येक छोट्या छोट्या रीती अ प्रमाणे ते रोज रोज एक एक नवीन नवीन हे अ
हो.
ईन उपक्रम राबवायचे करायचे त्यांना पंधरा पंधरा दिवस सुद्धा आपुरे पडायचे. ना आता आजकाल तर बस आता तरी बरं ते एक मेहंदीचा प्रोग्राम घडला तर निदान तीन दिवस तरी दोन अडीच तीन दिवस होऊन जातात बवा तेव्हा तेव्हाचं होतं हम्म. आणि तस पहिले मानकान पण खूप दिलं जायच हो हो. वाढत लोकसंख्येमुळे जॉब सा बा बाहेर पडलाय बरोबर पडलाय बरोबर. वेळ हा वेळ वेळ अभावी पण बरोबर बरोबर. हम्म तेच ना. हम्म ते हा आणि आता हो बरोबर.
महत्वाच होत.
महत्वाच होत बरोबर हो. तेच ना.
प्रेम होता एकोपा होता आणि प्रत्येकाला आदर करण्याची सवय होती.
हो हो आता कसं अस म्हणजे घरात असून सुद्धा आता वर्क फ्रॉम होमवर्क पण असत कोणा कोणा घात असून सुद्धा एकमेकांशी बोलल्या जात नाही इतकं असं होऊन गेलेलं ये आज. ज धकाधकीच जीवन तर खरंच खूपच हो. हो हो. बोला तयार नाही राहात बरोबर. अ पहिले कसं मोबाईल नव्हता काही नव्हतं तर मग घरातच समजा अं बोलणं व्हायचं किंवा शेजारी पाजारी असं लोक एक त्र जमायचे थोडा वेळ गप्पा मारायचे हो. तर आजकाल ते तर पूर्ण हेच होऊन गेलेलं आहे आजकाल तर कोणालाच टाईम नसतो एक तर व्यवसाय असतो बिझनेस असतो किंवा मग घरातली कामं मग मुलांचे शिक्षण त्यांचे क्लास त्यांच्या तयाऱ्या अभ्यास लहान मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो मग त्याच्यामध्येच आपल्या सगळं टाइम वेळ चालला जातो. हम्म तेच तर मुलांना म्हणजे टाईम देता येत नाही. हो हो ना. तेच त्यानंतर बघा म्हणजे घरातल्या प्रत्येक कामांना आजकाल
हो. ते सकाळी कस प्रत्येक जण वाचून काम करत वाटून काम करायचे बरोबर आणि एकत्र कुटुंब असायचंत ते असं म्हणजे काही जड नाही जायचं त्या लोकांना कि ब ब असं आहे आता कस एक दोन जण आपण घरात असतो तर ते सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागतं मग हम्म त्याच्यामध्ये मग आपल्याला ते मुलांना रोज त्यां शाळा असो किंवा हे असं काय असो सगळं करून आपल्याला त्यांना परंपऱ्याविषयी आपल्याचा समाजाच्या कार्याविषयी. असं आपल्याला त्यांना शिकवावं लागतं.
हो ना
आपण शिकू तेव्हाच त्यांना ती परंपरा कळेल कळते ना.
बरोबर.
बरच आणि अजूनही नाही शहरी भागात हे. परंपरा जे आपलं कुटुंब ते अजूनही. तसच आहे हो हो. हो बर्याच ठिकाणी आहे भरपूर ठिकाणी आहेत तसेच. मग काहीच काही जणांना. आणि हा आपण स्वतः करत होतो हो म्हणजे त. काम तर किती हो. हम्म बरोबर. तेव्हा असं हा. हो हो आता तर काही नाही सगळं रेडीमेड झालंय रेडीमेड. अ आणि न का असं होऊन गेले. शहरांमध्ये हा. लगेच हो बरोबर ते कस पहिले गहू. हो तेच ना सिटी मध्ये तर खूपच आहे. गावात तरी अजून पण गहू घेतात ते निवडतात. उन दाखतात होतात धान्य घरीच समजा भरून ठेवतात. गावात खेड्या गावांमध्ये करतातच गो ज्वारी निघल का लगेच तीन चार पोते घ्यायचे. अ भरायचे ते असं करतात. पण आता सिटीमध्ये नाही तसं भरून पण ठेवत नाही कोणी बस रेडीमेड पॅकेट. ते आणलं की झालं. अस होन गेलेले आता सध्या ग्रांडर वगैरे निघाले. हो तेच ना.
आणि ते म्हणजे खाण्यासाठी ह खूप छान चव लागत होती त्याची.
हो हो चव लागत होती बरोबर. चालेल मॅडम मग खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बोलू नंतरपूरच्या कॉल ला धन्यवाद धन्यवाद छान वाटलं हो ओके.